होय होय. काय नाही बग बसल.
हा हा
तो होय होय झालं की. कि तुझं
माझं पण झालं बघ. तो ब्लाउज एक द्यायचा होता
हा हा हा
लाग हम्म
ह-हं-हं तुझं झालं का नाही जेवण?
होय जेवण झालं.
होय?
मगाशी जेवायतीस तू काल कॉल केलीस तेव्हा? मग आता जेवूण झाल्यावरचं लावायचं.
होय होय चालतय कि. काय नाही बघ निवांत हाय.
निवांत आहेस. परीला घातलीस पहिलीला?
नाही अजून कुठं आहे अजून एक वर्ष.
अजून एक वर्ष हाय काय. ह ह मग घरात तेन कर हुतंय काय नाही अभ्यास?
होय होय चालू हाय.
चाले
मारून मारून करायला कराय लावाय लागतय लई.
होय आजून लहानयता.
व्हय हा ऐकत नाहीत. पोर
होय, होय.
हम
मग तुला गॅस वगैरे मिळतय का नाही?
काय?
गॅस तेन मिळतय का नाही म्हणलं.
मिळतोय की.
कॉल मध्ये आवाज जरी आला नाही तर कट करू नकोस. काय दहा मिनिट हूस्तोवर कट करू नकोस. जरी आवाज जरी आला नाही कणी एक एक वेळा येत येत नाही आवाज. कट करू न मग. दहा मिनिटं चालूच ठेवायचं.
बर, बर
ते तसं हे
हा हा हा
मग आणि काय मग?
काय नाही बघ निवांत बसले.
मग कधी उद्या येणार हाईस काय परवा दिेवशी येणार हाईस?
शे हम्म दोन तीन दिवस. होय होय लई नई. हम्म बाकी तुझं काय? चालय मग
बाहे ब शिवाय शिवायला बसलेलो. आता उठलो, हुक्क लावालोय.
हम्म हम्
अजून एक शिवायचंय.
होय हा, हा, हा
ते सोनीला तेन लावलेला फोन खरं ते काय तिला वेळच नाही म्हणाय लागली.
तिज पुर बई. एवढं काय एका पोरी पुरगीतन तिला सवड होईना झालय
तिच्या बहिणीला बी लावल ते का किंमत नसल्यावर कराल्या. परत लावायचं नाही म्हणलं आता.
बहिणीला लावलीलीस?
ते जे बहीण पण आले की स तिला हा....
व्हय...
हम्म त्यांनी पण आहेत ना ह्याज्यात हम्म... मग ते त्यांना पण येईल की मग..... तवा आपण बी वेळ नाही म्हणून सांगायचं..... तसं करायचं
मी तर काय लावायलाच जात नाही तिला फो.....
होय मी पण नाही आता कर..
ते उगच हेज काम आहे म्हणताना मी हे केलेलं नाहीतर नाही मी पण लावायचं बंद केलं...
मग काय मी तर लावतच नाही माझ्या ह्याच्यातन मला कां सवडच होत नाही....
हम्म
आता किती वेळा तीन चार वेळा बघितलं लावून आता परत लावायचं... नाही म्हणल उगच हेज कामाच आहे म्हणताना....
ते कसं होतय आपलाच इन्सल्ट झाल्यासारखं होतय ग......
मग ते दुसरे मैत्रीण म्हणली करू नकोस परत जाऊ दे.... दुसऱ्यांना कराय सांगा ऍप घ्यायला सांगा कर म्हटले....
होय
काय मग ते असं लक क्ष नाही दिलं का नाय मग काढूनच टाकतात त्याच्यात
होय
होय म्ह त्या टाइमात त्यां.... ते प्रोजेक्ट असतय ते पूर्ण कराय लागतय ग.
होय म मेसेज येतोय का? प्रोजेक्ट आल्यानंतर
येतेय की कार्याला येतय की, अ नाही नाही सॉरी सॉरी.... कारण म तो व्हॉट्सअपला येते.
होय हूं
सारखं ॲपला रिफ्रेश करायचं कळतय आपल्याला तिथं आल की,
चालतय चालतय.
म्हणजे पेमेंटच तेसं हे काही नाही ग म्हणजे आपलं साईड इन्कम तेवढं तर हे होतय.
होय कधी कधी तरच येतय ना? कधी तर येतय म ते पेमेंट पण च्या मनानच असणार ना
होय होय पेमेंट तेन चांगलं देत्यात त्यांनी
किती दिवस झालं तू करतोयस
माझा तर झालं दीड वर्ष
नालायक तोंडाच्या मला सांगशील का नाही मग
अग तसं सांगायचं नाही ग ते जे मला पण माहित नव्हतं हे मला मैत्रिणी दुसऱ्या मैत्रिणी ऍड केली ती कॉलेज मधल्या मैत्रिणी ऍड केल्यात
होय मग तुला पेमेंट किती आला आतापर्यंत?
सांगायला नव सांगायचं नस ते म्हणून नंतर नंतर पर्सनल कॉल की आता ह्याच्यावर केल्यावर सांगते.
चालल चालल
माझं लय नाही सोड माझं लय नाही झालं आम्ही आ आता आता जॉईन झाले त्यामुळे आता आमचं हे नाहीये.
हा हा हा
ते दुसऱ्यांचं जास्त झालं. पधरा हजार वीस च् जार पंचवीस हजार म्हणजे ते अगोदर पसु नाहीत नी
होय होय
तेवढं तर कोण देत्यात
मग काय हम्म
हम्म
चालय चाल बाकीे काय?
काय म्हणाल्या पोरगी
काय नाही बघ त्यज चालू असते सारखंच दुपारच झोपायचं म्हटलं की झोप पु देत नाही
झोपत नाही दुपारची?
अजिबात झोपत नाही.
हा हम्म आमची झोपली तर झोपत्या आता आता नाही आता झोपवायच सवय मोडायची आता पहिलीला जात्या त्यामुळ
होय
सवय मोडायची तिची नाही तर झोप आली किती ऐकत नाही. कुठ पण झोपते ती.... होय दुपारचं ते दुपारचं संध्या... संध्याकाळच
होय ती एकेकाना सवयच असते हे आमचीला सवय नाही अजिबात नाही.
नाहीय ते बराय सोड म्हणजे शाळेला नं तेला आता मोडणार नाही नय
हूं
आमची तर म्हत नाही सोड शाळेला फक्त आता झोप आले की काय करते काय माहित दहा ते पाच असते शाळा
होय.
आल्यावर काय करते काय माहिती?
हूं
खेळत ते नसले तरी येत नाय झोप
मग काय ती खेळत बसते भांडण करते.
हूं
तेच सारखं
हूं हूं
मग काय?
म आणि काय?
काही नाय निवांत हाय.
आमच्या इथले हायेत म्हणलो नाय होय तुला तिथं तुमच्या तिकड गावात..... कुठलं ते शि शिरनोळी काय काय कुठलं गाव हाय बघ तुमच्या तिथ.......
हा हा...
तिथं आहेत म्हण ते....
आमचे इकड कुठ हाय ते गाव..
ये तिकडच आहे
नाही
मला म्हंटलेत परवा तिकडेच गेलते की...
होय
हम्म
हम्म हम्म हम्म
त्या आं आंबेकर का काय म्हटल नाही होय तुला हं तीथच हाय कि तुमच्या तिकडच हाय म्हणजे त्याज्यात तुम त्या तीथं पण भरपूर गाव आहेत ना? एका गावात भरपूर गाव आहेत ना? हा मग तिकडच हाय ते दुसऱ्या गावात
दुसरीकड अस त्या तालुक्यात दुसऱ्या असतात ग
हां
हुं हुं
हा
काय नाय निवांत आहे ऊन ऊन तर असल पडाय लागलयं, नाही नाही तु राहणार पंधरा मे जून प जून
राहणार हाय व्हय हुंं हुं मग
निवांत बघ ऊन एक पडाय लागलयं बाहेर पडू वाटना.
ब्लाऊज होतेत चार पाच
होत्यात की आता आत्ता बसल्या बघा आज तर काय नाही बघ का दोन तीन दिवस झालं अस असंच चाललंय तिज.
एकदा कंटाळ केला की होत नाही ग
कोण आलती नाई.
हा हा.
त्याच्यामुळं
हा हा हा.
ती पिको फॉल च पण हाय ब्लाऊज पण शिवायचा
हां हां तू बी शिकशील का नाही जरासं हायसं तोवर.
काम आवरतोस पर्यत तिचं ते लग्नाचं तेण आलेलं असतय
हा हा.
बसायच गप
खेडे गाव हाय? तेच म्हटलं
आम्हम मोठ आहे गाव
हा हम
हु हु हु
मुली त्यांना मदत करत असतील की
अग बाई एक बारावीला एक दहावीला आहे
हा तेच काही मदत करतात ना नाही
ते अभ्यासात चालू असते
हा हा
हम्म
दोन्ही मुलीच हाय?
मुलगा आहे की. तीन नंबरचा मुलगा हाय नववीला गेलाय आता
हा हा
ह अ आहे त्यांच त्यांच आहे चांगलं
हा हा
हम्म
पण आता जरा दुपार झोप पायच आणि मग कुठून आने. शिवायचा ब्लाउज.
मग काय हेला झोप नस्तिया बाई संध्याकाळी संध्याकाळी पण चालू असतय.
जरा झोप गेली कि फ्रेश वाटते ग नंतर. तर मला लय कंटाळतेय
मग काय हा ह.
लय बोलताय ना तुझी पोरगी.
सगळ्यांना भिरभिरात आणत्या
तेच की आवाज यायलाय नव्ह म्हणजे अस हे ना अस हा साधं काय नाही?
हा हा सगळ्यांना संगीतच करून ठेवत्या.
ओके डान्स ची तेन लय आवड रय
होय होय
आमच्या पण आहे मधल्या
चालतंय की म मी नंतर करतो काय तुला कॉल फोन करतो पहिला साधा हा चालतंय ठेऊ काय?
रिकामा ऑडिओ